अ
हा, आवरलं काय?
हा हा.
हॅलो, आवाज यायला न्हवं?
हा, हा हा बोल की याला.
हा हा हा, आवरलं का म्हणलं? जेवण वगैरे.
हा हा, आवरल आवरल.
ह ह ह काय नाही बस सुरू आहे.
हा हा.
आणि काय मम्मी काय बनवलेली आज स्पेशल?
आहे आज गुरुवार आहे काय आहे तेच बनवायले दुसरं काय बनवने. स्पेशल कधी तर. महिन्यातन एकदा ते पण व्हेजच, आमच्याकडे काय नॉन व्हेज नसतेय.
हा हा हा.
हाय, सुटे बी वीस स्पेशल काय भाजी? पुरणपोळी आणि पिवळी बटाट्याची भाजी.
होय, पुरणपोळी तर आपल्यात फेमस अस त्या प्रत्येक सणाला बनवाय लागत्या.
आ, दुसरं बी ए
राष्ट्राची पदार्थ तो आहे ना मेन.
हां.
त्यामुळं पुरणपोळी तर मेन बनवाय लागते आपल्याला.
हो.
आणि काय उम, काल तू ते व्हेज बिर्याणी विचारालतास ना?
हा हा हा.
मी पण कधी बनवली नाही, खरं एक व्हिडिओ बघितलेला, ती पण असं म्हण जे ती नॉनव्हेज बिर्याणी कसं थर लावून बनवतात
थर लावून कसं?
म्हणजे नॉन व्हेज बिर्याणी मध्ये पहिला ते भाजी एकच भाजीचा एक थर मग भाताचा एक थर असं असतंय ना? ते मुस्लिम बनवतात ते त्यांच्यामध्ये तशी फेमस असते ती.
काय मला नाही माहिती मला तेच तर पाहिजी, म्हणजे नॉनव्हेज कसं बनवत्यात?
हा मग ती थर बिर्याणी म्हणत्यात त्यांनी त्याला, मग ते तशी थर लावून बनवतात. मग ही आपली व्हेज पण तशीच बनवत असत्यात थर लावून.
हा.
मग पहिला काहीतरी बासमती राईस ते बिर्याणी राईस मिळत्यात ते. ते एक एकशे दहा रुपये किलो काहीतरी असत्यात.
हा.
ते आणायचं त्यानंतर ते खडा मसाला घालून अ... गरम पाण्यात धा असं वेगळं शिजवून घ्यायचं तांदूळ, अ... निम्म शि शिजवून घ्यायचं, म्हणजे नव्व ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचं.
काय, तांदूळ?
हांत. ते बिर्याण
खडा मसाला घालून, म्हणजे कुकरमध्ये भाता सारखं होय.
कुकरमध्ये नाही, पातिल्यात घ्यायचं.
पातेल्यात शिजवून घ्यायचं?
होय, कारण नव्वद टक्के शिजवाय लागतंय, शंभ कुकरमध्ये आपलं शंभर टक्के शिजतंय.
हां, बरं हां.
मग तसं शिजवून घ्यायचं ते वेगळं त्यानंत तर त्यामध्ये अ... भाज्या घालतात बघ, व्हेज बिर्याणी म्हणलं की भाज्या घालतात. आपलं ढबू वगैरे बरत फ्लावर, वटाणा असं तेन वेगवेगळ्या भाज्या काय तर असत्यात बहुतेक. त्यामध्ये दही, दही फेटत्या दही मध्ये चटणी वगैरे काय काय आहे.
तसं नाही नाही नाही नाही, ऐक ऐक ऐक आपण पहिला भात घेणार, आं.
हा.
भात एका पातेल्यात घेणार.
हा.
आणि त्यात पाणी टाकणार
हा.
मग खडा मसाला तेन टाकणार आहे तेच शिजाय ठेवलंय. बरोबर आहे, मग आता आपण मग भात घेणार कशात कुकरमध्ये करणार न हो.
होय नाही कुकरमध्ये नाही ती थंर बिर्याणी असते का नाही
हा.
ती पातेलातच करत्यात.
म आता एका पातील्यात आपण भात घेतलाय.
हा.
मग दुसऱ्या पातेल्यात घ्यायचं काय बाकीचा मसाल तेन?
होय तेत कनी पहिला आधी एक दोन तीन तास ते करून ठेवाय लागतं ते दहीमध्ये सगळं. ते मसालागत ते थोरा असतो ना तो मेन मसालाचा सगळ्या भाज्यांचा वेज भाज्यांचा एका हेज्यात करून ठेवाला लागतोय. त्यानंतर मग ते काय काय त्यात असतात वेगवेगळे मसाले पण एवढं माहित नाही आहेत पण थोड्या भाजीत भाज्या असत्यात.
हा.
त्यानंतर हे घालतात त्यात अ म्हणजे ते थरचा जो मसालाच असतोय ना त्याचा पहिला भात घ्यायचा आपला तो भाताचा एक थर लावायचा खाली मध्ये त्या म साल्याचा एक थर लावायचा त्यानंतर वर आणि परत भाताचा थर लावायचा असं ते थोडा वेळ शिजवायचं त्यानंतर मग ते त्यावर हा प्लेट झा थोडसा पाणी घालून प्लेट झाकून ठेवायचं. आणि नंतर म ते शिजल्यानंतर मग आपण हाताने मिक्स करू शकतोय.
बर बर बर बर.
म नॉनव्हेज बिर्याणीचं पण सेम ते तच ते वाढतं पण ते ते थर असतोय की नाही तो त्यामध्ये ते नॉनव्हेज असते आणि त्यामध्ये काहीतरी घालतात. माझी एक मैत्रिण आहे
हा.
ती करत्या लय छान बिर्याणी ती मुस्लिम आहे ना. त्यांच्यात ती थरची बिर्याणी करत्यात असली एक क नंबर बिर्याणी करते ती.
हा मम पाहिजे रे मोमेडीयनचा कोणतर मैत्रिण तेन पाहिजे. तेवढच खायला मिळते ना हा ईद ला तेन खायला मिळते.
होय मस्त असते बिर्याणी तिची.
मग ईदला दिलते काय नाही त्या बोलवलले का नाही?
बोलवलेली शीरखुर्मा खायला, बिर्याणी खायला दरवर्षी ते आदल्या दिवशी फोन असतोय तिचा ये ईदला म्हणून. म जरा इथनं लांब आहे आणि कोण नव्हते सोबत यायला सोडायला पण कोण नव्हतं. म्हणून गेलो नाही मीच.
अर्रे म. पण भारी आहे की बोलोवत्यात, आमचे मित्र इथ खिर देत नाहीत शिर- - कुर्मा आणि हे काय देतात.
दरवर्षी बोलवत्यात. एक वेळेस गेल्या वर्षी तर भावाला घेऊन गेलेलो.
हा.
अजून ती बिर्याणी बनवाल ती, आणि सोडेनाच. ती तर मला खाल्ल्याशिवाय जायचंच नाही म्हणली, मग बसलो थोडा वेळ गरम-गरम बिर्यानी बनवली सगळं, मटण बिर्याणी बनवलेली.
आयाया....
आणि. मी काही ते पीस खात नाही, मी फक्त राईस-राईस खातोय, पण ते मसाला लागते ना मसाला छान असतोय तो त्यांचा. मग भाऊ आणि मी खाल्ल, त्याला पण आवडलं लई मला पण आवडलं.
जेवण, मला पण आवडते, पण कोण बोलवतच नाही.
ती मस्तच करतेया, म्हणजे सेम अस विकत ची बिर्याणी असते कनी. बाकीच्या मैत्रिणी त्यांच्या मधले मोमेडियम आहेत. पण त्यांना एवढी जमत नाही चांगली. तिच्या हातची म्हणजे ती शेपच आहे एक नंबरची.
हॉटेल काढाय लाव की मग.
किती वेळा सांगितले तिला. हॉटेल काढ, हॉटेल सुरू कर म्हणून, पण त्याला पण खर्च असते ना, बिझनेस करायचा म्हणलं की.
हा लागतोय सोड.
इन्व्हेस्टमेंट कराय पाहिजे की सुरुवातीला.
होय. पण एकदा रिस्क घेतली का नाही.
ते भारीच होतय सोड. भविष्यात करेल ती काय तर, ते नॉनव्हेजच बनवत्यात चांगलं व्हेज पण, भाज्या एकदम मस्तच बनवत ती.
हा मग मग तर अं, लयच अं भारी दोन्ही पण येते ना. हॉटेल टाकले की असं नाही की बाबा, फक्त नॉनव्हेज दोन्ही पण होईल.
होय कुठली पण रेसिपी विचार. भारीच बनवते ती.
हा होय एकच नंबर.
मस्त अस्तय जेवण तिज्या हातचं.
असं, हॉटेल तेन टाकायला बरं तुझ्यासाठी.
होय.
हा हा. अरे माझे पण मित्र आहेत तशी, बिझनेसमध्ये पण लईजण आहेत. पण, कस असतंय बिझनेसमध्ये आधीपासून त्यांना जरा तरी सपोर्ट असतोय.
होय.
काय ना काय असं, शून्यातनं वर काढायचं म्हणलं की सोपं नव्ह.
होय. आणि त्यांच काय एवढे इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं हे पण नाही आहे. शून्यात तू निर्माण करायच म्हणलं की, सुरुवातीला काही इनव्हेस्टमेंट करन बिजनेस मध्ये पाहिजे आपल्याकडं त्यानतर तर थोडं नॉलेज पण पाहिजे. त्या क्षेत्राचं.
होय-होय-होय.
तसं हाॅटेल मॅनेजमेंट वेग वगैरे केली असते तर म्हणजे, जरा झाला असतं. पण हॉटेल मॅनेजमेंट करायच म्हणलं की, त्याची पण फीज वगैरे परवडायला पाहिजे.
होय होय होय! पण तिला आवड हाय त्यामध्ये, तर मग ते कराय पाहिजे.
होय करायला पाहिजे होती आता बघा म्हणली भविष्यात. मिळाला चान्स तर करणार.
हा हा हा! तू काय करणार आहेस?
मी बघूया आता आपलं काय! जेवण ह्यांच्यात काही इंटरेस्ट नाही, आपण दुसऱ्या कशात तरी करिअर करायच.
हा हा! बघुया मी पण विचार करायला लागलोये.
हा!
मी म्हणत होतो की अजून कन्फ्युजन हायं, की काय करायचं जॉब करायचं की.
बिजनेस.
फोटोग्राफीचं करायचं विचार कराय लागलोय.
हा हा‌ हा!
न कळत नाय!
हां हां! सांगतेय बघ कोणतं तरी ठरव एक ध्येय.
हा!
पण कुठलं पण ध्येय असू दे, कष्ट करायला पाहिजे मेन कष्टाला कष्टाशिवाय पर्याय नाही.
होय होय!
जेवढं आपण कष्ट करून ते मिळवंल! त्यात ते सक्सेस पण मिळतेच, पण एक प्रकारच समाधान मिळते आपल्याला. ते समाधान लयी भारी असते, कि आपण कितलीयत. कि कमी कमवण खरं आपल्या कष्टाचं आहे, ते समाधान वेगळंच असतंय.
हा! अरे पण लई लयी मेहनत करायला लागती, असं सोप नाही आहे एवढं म्हणण्यासार इतकं सोप नाही आहे.
आयुष्य म्हणण्यासारखं सोपं नाहीच आहे असं कष्ट करायलाच लागतंय.
हा!
आणि कष्ट केल्यानंतर जे फळ मिळालं असतं त्याची किंमतच वेगळी असत्या.
हा!
आणि जे असचं आपल्याला मिळतंय बिना कष्ट करता, तेची आपल्याला व्हॅल्यूच नसते आणि आपल्याला किंमत पण कळत नाही.
व्हय ही तर रियालीटी आहे.
तेच की! त्यामुळं कुठलं पण ना! क्षेत्र असूदे त्यामध्ये कष्ट केलं की आपल्याला यश मिळतंयचं.
होय होय होय, बरोबर आहे की अरे! आ आमच्या हितं क नी. आहेत एकजण काका त्यांनी पण सेम असं सांगालती. म्हणजे त्यांनी त्यांच्याकडेच. एक्सपिरियन्स आहे ना त्यांनी जास्त अनुभवलयात, हो बाबा अस अस आहे. मग त्यांनी कायम सांगत असतात सगळ्यांना. काय कोणाला पटतंय कोणाला नाही.
पटणार नाही म्हणजे त्यांनी तसं अनुभवलं असणार आहे म्हणून सांगत्यात.
हा तेच तर.
लोकांना एका आपल्याला म्हणजे-‍- थट्टा वाटतीया ती पण ते खरं असतंय जेव्हा आपण स्वतः करतोय ते मग आपल्याला कळतंय की हे आपलं बरोबर होतं मग आपण पण दुसऱ्यांना तेच सांग ते की असं करायचं.
होय, त्यांनी एवढं झेलल्यात त्यानंतर त्यांनी सांगत असत्यात. कि बाबा दुसऱ्याला त्रास व्होय नको जेवढा त्यांना झालाय. बाकीच्यांना पटतंच नाही. माझी मित्र पण चेष्टा करालतेत त्यांची म्हणून म्हणलं.
हा हा हा. चालतंय मग ठेवू काय?
हा हा.